हा बोला.
हा काय चाललंय आवरल का जेवण वगैरे.
हो आवरला आवरला आज जरा वेळ झाला.
आज काय बनवलेलं.
ह जरा आवीची डी करायची होती परत बागितली. आळू निघाला होत्या. हम्म आणि मोठी मोठी पान होते हो.
बर.
मग आज आळूचं गरगट, आळूची वडी. असा असं सगळं मेनू केलेला.
अ ह छान आहे की आळू पण पौष्टिकच असत.
आळू खाणं औषध पो. आहेचे पण आळू खाल्ले की पोटातला केस बस आहे की नाही. जर गेला असेल तर तो वितळला जातो अस त्यांना हम्म म्हणून ते आळू खाण्यात असाव सगळ्यांनाच आवडत अस - हो आळूद आणि मुतखड्यावर पण त्याचा हे परिणाम होतो चांगला हम् त्यामुळं मग जरा बदलून केलेलं
हम्म ह आणि आता पावसाळ्यात जरा जास्त प्रमाणात रानभाज्या येताता नाही
हा रान भाज्या येतात तया आहे पावसाळ्यात आळू ते अ परत चिलगोळ म्हणून असते
हो ते एक असते होय बरोबर ते जरा अंबूस लागत का चवीला
हा आंबूस असत आंमलचं हे असतं परत बरीच अशी
भिजवून घेतात काय कस करतात मला ते तर माहतीच नाही
ते अ घोळ चिलघोळ तर अगदी खाऊ खायचं पान असतय की नाही आपलं त्यातन कच्ची भाजी खातात कच्ची भाजी घालून ती ह ते पण त्यान पण असं हे हो मुतखडा लगेच हे होतो रा रा राहळ पडती पडतीस ती असं त्याच मह - - त्वय त्या ह्याचं पण हम्
ते कुकरमध्ये वगैर शिजवून घेतात काय
नाही त्याला जरा थोडस बारीक मूळ असतय ते मूळ जरा टाकलं तर ते पुन्हा भाजी येते त्याची आणि ते असं निवडून घेत जाड अशी पाण असतात पाण्यान भरलेली अशी असतात छोटीशी असतात आणि कुकरमध्ये नाहीत करत ते जास्त हे होते गिसगीस होते मग हा आणि त्या हा बारीक तशी ती मूळ काढून निवडायची
हम ह म्हणजे मग हाताने खोडायची का चिरायची कसं आहे ते
खुडायची पण
हा हा हा ह म्हणजे मेथी सारखं आपण मेथीला कस करतो तसं
हा तस आणि बारीक अशी खुडुन घेतली की अ चिरून घेतली की त्यात भिजवायची जरा मो तो तुरीची डाळ टाकायची - तुरीची डाळ भिजत घालायची जरा हा तुरची डाळ भिजवून आणि कच्चा लसूण चेचून त्या भाजीला आणि आपली कांदा लसणाची चटणी असते की ते अस कालवायचं आणि थोडस तेल घालायचं वरण आणि ते अशी आात तानाशी कालवायची भाजी आणि आतरा वर शिजवतो माहितय का प्रकार आतरा वर शिजवन
हा हा
काही भाज्या अशा अतरा वर शिजवतात काही
म्हणजे ते चुलीचा निखारा असतो साईडला त्याच्या तसं
नाही नाही गॅसवरर चाळणी ठेवायची मोदक कस पण उकडतो
हा हा हा हा
एक उकडणे प्रका -
हा हा हा म्हणजे म ह्याच्यात फोडणी वरण टाक ते ज्या आता फोडणीत भाजी नाही टाकायची होय
फोडणीच नाहीये भाजीला ना
हा हा हा कच्च सगळ -
हम्म
हम् हम बघायला पाहिजे एकदा करून चांगली लागते
रक्तवाढीसाठीच हो चांगलीे खमंग लागते खूप आणि हो आणि ते कच्चा लसून चेचून तेल आणि चटणी असं कालवून भाजीला कुसकरून अ आ - अतरावर शिजवतात त्याला अतरावर शिजवणं म्हणतात चाळणीत वगैरे शिजवलं त्याला आतरावर म्हणत्यात
हं हं पण मग चाळणीमध्ये भांडं ठेवायचं का कारण त्यात पाणी म नित नितळत असेल ना त्याच्यातन हा
उकळायला त्याच्यावर चाळण ठेवायची आणि त्याच्यावर ते भाजी उकडत घालायची मग अंजिराचं पान धुऊन घालायचं खाली केळीचं पान धुवून घालायचं असं काय तर पानावरती हळदीचं पान चालतय त्याच्यावर असं उकडत घातलं ते सगळ तेलबिल निघून जातं ना
निघून जाणार हा ते विचारत होते मी
असं ते भा हे करून घ्यायचं
हा हा
आणि डाळ ची कणगी शिजली शेंगदाण्याच कुट पण लावतात जरा
पण मग त्याच्यामध्ये डाळ शिजते वाफेवर
हा शिजते शिजते भिजवलेली असते ना
हा हा ह
दोन तुकडे होईपर्यंत शिजवायचे ते जास्त पण नाही शिजवायचं काही भाज्या भाज्या अश्या थोड्याश्या लवकर काढाय लागतात नाहीतर म्हणजे अ गुणमूल्य कमी होत जात हा गुण कमी होतात ते म
हा तिच्यामुळ शांपो
हा पोषण मूल्य कमी होतात हा जास्त शिजवल्याम - त्यामूळ
आणि कोणत्या रानभाज्या माहिती आहेत का
हो आहेत की बरेच रानभाज्या आ आता सा अगदी फार राहू दे पण ते अ शेवग्याची शेंग्याची पानं ती पान अशी कोवळी तोडून हा अशी जरा आदल्या दिवशी तोडायची नी पेपरमध्ये अशी झाकून ठेवायची दुसऱ्या दिवशी असं हलवलं की सगळी पान खाली पडतात मग त्याचे बारीक बारीक देठ हे निवडून काढून पाण्यात भिजत घालायचं
ह हं
आणि त्याच तुम्ही पिठलं बनवू शकता डाळ शिजत घालून हा त्या पानांचं फोडणीला टाकून कांद्या बरोबर त्याच तुम्ही हे अ हे बनवू शकता आ आमटी बनवू शकता वरणाची थालीपीठ घालू शक- थालीपीठ करू शकता आणि हो हो आणि आमटीला कसं तुम्ही आमटीला शेवग्याची शेंग घालता ती पानं घातली की शेवग्याच्या शेंगेचीच आमटी पूर्ण लागते हा तर ते ते एक प्रकार करू शकतात असं शेवगा आणि शेंगा तर काय माहितच आहे शेंगाच्या पानाचं सूप पण करू शकता त्याच ते झाडा पानांचं सूप पण करू शकतात
कडवट नाही लागत का मग ते
नाही नाही शिजवलं की नाही लागत कडवट हम्
हं
आणि कांद्यावर डाळ तांदूळ घालून पण तुम्ही ती भाजी परतून काढू शकता असं पण शिजवू शकत बरेच प्रकार हा आणि बाकीच्या तर काय गोळ म्हणजे आता ते मोठा गोळ लहान गोळ म्हणजे जे आता चिलगोळीची तुला भाजीची रेसिपी तुम्हाला सांगितली तोच प्रकार चिलगोळीचा असतो
म्हणजे पानांची साईज मोठी असते का सगळं पूर्ण सगळं मोठं असते त्याचे देठ बीठ काय
ते ते मोठा गोळ असतो त्याचा पानांचा आकार मोठा असतो देठ मोठे अस -तात
होय
आणि चिलगोळीच जे सांगितलं अ -
म्हणजे साधारण आपल्या नखाचं नख जे असतं बोटावरच तेवढं पान असतं का त्याच्यापेक्षा मोठं असतय
थोडं मोठं पण साधारण तेवढंच असतं हा मेथीसारखं असतं ते परत तांदूळजा भाजी एक आय राजगिऱ्याची भाजी एक हा राजगिऱ्याच्या भाजी च तर खूप स ससत्व गुणाय जास्त साध सत्वगुण पण आणि अ पोषण मूल्य पण राजिगऱ्याच्या ह्याच्यात कॅल्शियमचं फुल प्रमाण लाल भाजी म्हणतात त्याला ते तर ती ते पण एक राजगिऱ्याची भाजी मी तस त्या लसूण घालून परतून त्या पद्धतीन
आळूच तुम्ही बारीक चिरून अ अं आळूचं पतपद म्हणतात किंवा गरगड भाजी म्हणतात असं काहीतरी
अ आणि ते रान भाज्यांमध्ये ते एक छोटं कारल असतं चिर काय म्हणते कोरटुला म्हणतात त्याला हा
करटू हा ते पण वेगळा प्रकार आहे आणि एक हो हो करटुले त्यात पण बरच हे असतंय
हम हम
आता ह्या पाऊस पडला की येतातच
हम्म ह तांदळा पोकळा राजगिरा आणि ते चुका पण कायतर असत चुका आणि कोणती असतबर चु माठ
माठ
पालेभाज्यांच प्रमाण जास्त येतं ना श्रावण महिन्यामध्ये पण हम हम श्रावणात सगळ्या भाज्या हा
काही भाज्यांमध्ये हे असतय काय ते पिद वा वात प्रकृती असती काही भाज्यांमध्ये त्यामुळ बघून
हा मेथी मध्ये हे म्हणतात ना पित्तकारक असते मेथी बरोबर हम्म हम श्रावणात आता भर - प्रकार भाज्यांचे खायला मिळते ना पावसामुळ
ओ आणि घेऊन येतात शेतकरी पण
होय होय हम
हम्म बाकी मग मुळ्यांच्या पानांची वरची भाजी करतात ती छान लागते हो भाजीत घालत नाही त्याची भाजीत वेगळी करतात ते
छानाय मी करायच की नाही तर ते पानांची भाजीमध्ये चिरून घालायचे आपण जे कांदा घालतो की नई त्यावेेळेस ते पाण्यात चिरायचे म्हणजे बारीक आपण कांदा कसा चिरतो तसाच
हा हा हा
म्हणजे मुळा पण त्याचा येतोय आणि भाजी पण येते
हो हो हो
हा तशी पण चांगली लागते ती ती चांगली होती मग
हो
आणि
आणि आळूचं मूळ मूळ आळवाचे गड्डे त्या गड्ड्यांची पण भाजी करता येते
आग बई कस
हो ते सुरण सुरणासारखंच मूळ ते अस खाली मूळ असते अस रतळ्यासारखं मूळ येतं त्याला हा ते गोलगोल येतं जरा मोठ रताळ्यासारखं
होय का मी नाही कधी बघितलेली
आळूचे गड्डे ते पण खायला चांगले असतात ते पण असं उकडून भाजी बटाट्या सारखी करतात त्याची हो हो होते की लहान बा -
म्हणजे बटाटू हा हा मी पहिल्यांदाच ऐकलंय खर -
हा तर ते सुद्धा करता येत कारण रोज तरी आपण काय वेगवेगळे विविध प्रकार करणार ना
हो प्रश्नच असतोय बायकांना काय करायचं ते जेवनात काय बनवाय
हम्म ते शेतकऱ्यांची जरा मंडई आली कि त्यात असतात भाज्या बरेचशा अशा
हम्म हो म्हणजे बाकी की जे इतर महिन्यात कधी बघायला मिळत नाही ते एवढं पावसात बघायला मिळतात
पावसाळ्यात येतात भरपूर चाळीस वगैरे प्रकार येतात परत आणि फोन झाला तर हा चाळीस एक प्रकार आहेत राणभाज्या -
अरे बापरे हम्म हम्म आता आपले पाच सात झाले असतील मला वाटतय बरोबर आहे हम्म आताच आपले आठ - दहा प्रकार बोलून झाले असते मला वाटते हम्म हम्म हम्म चाल
आणि आळूच्या पानांची भाजी करताना त्याला चिंचगुळ वापरायला लागतो कारण आळूमध्येध्ये रेफाईड नावाचं हे असतय
होच
प्रीसारखा घटक असतो आणि तो टोच तो अस सुईसारखंच घुसत ते इतकं बारीक असतंय ते घशात आणि ते घसा लागतो खव खवायला
हा म्हणत ते आळूच पानान खवखवायला लागले ते
ड म्हणतात आणि त्यामध्ये मग चिंचेच पाणी घातले की विरगळून जात म्हणजे किती सायन्स आहे ना जे ह्याच्यात सुद्धा
हा विज्ञान आहे विज्ञान चालते ठीक आहे म करते परत फोन तुम्हाला
चालते चालते हा
हां हा